हॅलो येतो, येतोय, येतोय, येतोय. बोला काय? म्हणतात
हा मग म्हणजे तुम्ही ये राजस्थानला येतात म कसं म्हणजे तुम्ही फ्रेंड सर्कलला येत तर
नाही, नाही, नाही, नाही मी पहिल्यांदा यायचो फ्रेंड बरोबर आता एकटाच जातो.
हा, हा, हा, हा, हो, हो, हो, हम्म.
ट्रेनने जायचं आपलं बुकिंग रिझर्वेशन करून ठेवायचं ऑलरेडी.
हा हम.
आणि मग मी जातो एकटच. आता मी एकटाच गेलो होतो. यावेेळेस. पाच दिवसाची ट्रीप झाली आता पुढच्या महिन्यात त्याही टायमाला उज्जवला जायचं आहे. नाही तर मंग उज्जैन किंवा खाटूश्याम राजस्थानला दोन्ही पुढच्या महिन्यात हाय प्लॅनिंग.
हा हा हा.
तुम्ही मला समजून सांगाल क मी जाईल फिरायला तुमहीला समजून सांगाव कुठं कुठं जात्यात फिरायला. ह्याला कॉल कर की मंग, . हॅलो
हा आवाज येते ना हम्म.
म्हटला तुम्हाला मी जागा विचारयले मला सांगाल का कुठे फिराय चांगलं आहेस?
हा म्हणजे तसं ये आपले म्हणजे खाटू श्याम आहे ना जयपूरला तर जयपूरमध्ये ना खूप आहे सगळं जागा म्हणजे फिरायला सिटी प्लेस आहे आ पले म्हणजे हवा महल वगैरे आहे हा असं आहे.
तेच तुम्हाला मी विचारतोय अजून तिथे जवळपास दुसरां कोणते?
अ ते आपले म्हणजे म्हणजे देवांचे स्थान खूप आहे तिथे आजूबाजूला आपण म्हणजे पूर्ण दिवस तिथेच आपल्याला म्हणजे खाटूश्याम जी काय आहे तिथे वेळ लागतो आपल्याला लायनयात. म्हणून आणि म नंतर दर्शन वगैरे झाले ना की आजूबाजू ला खूप आहे म्हणजे थोडं थोडां सा लांब असणार साला सर बालाजी वगैर आ आ नाही अजून ते दो तीन अजून आहे मतलब म मोठे मोठेच आहे पण मला नाव येत नाहीये कारण मी पण कमीच गेली फक्त मी ऑनलाईन बघितलय म्हणून पण हाय आजूबाजू म्हणजे आपण असं काही तरी टेम्पू वगैरे किंवा ते म्हणजे आपल्याला अ ये असतात ना व्हॅन वगैरा तर आपल्याला ते ना म्हणजे त्यानं सांगेत तला ना की ते आपल्याला पूर्ण दिवस आपल्याला ते तिथे फिरवतात असे आहे त्यांच म्हणजे पॅकेज असतो दोन हजार तीन हजार काहीतरी पॅकेज असणार हा. म ते आपल्याला सगळे आजूबाजूचे ते जेवळे ज जितके पण आपले मंदिर वग गैरे आहे ना तिथे सगळ्यांचे आपल्याला दर्शन करून घेणार असं आहे मग ते काय ए आपल्याला एकटच एकले क साठी क नाहीय नसणार म्हणजे त्यांच असं ना कि पाच सात सवारी असणार मग त्यांना सगळ्यांना बरोबर घेणार म ते असं आपल्याला फिरवून घेणार असं आहे हम्म.
एकटा माणसाला नाही फिरवत काय ते?
हम्म. म्हणजे तुम्हाला पर्सनल पाहिजे तर चार्जेस जास्त असणार. म्हणजे तुमचं पर्सनल पॉकेटमधून असं आहे. हा आणि पाच सात सवारी असणार किंवा आठ दहा असणार तर तुमच्या म्हणजे त्यांच्यामध्ये बरोबर कॉन्ट्ररीब्युट होऊन जाणार असं आहे.
तसं तसं नाही ते आलं लक्षात तसं नाही म्हणत मला वाटलं का मी माझ स्वतः पर्सनल साठी मला फिरायचाय तिथे म्हणून त्यासाठी बोललो. ते मी तीन माहिती कारायची जागा लोकेशन आता मी गेलोत एक टाच गेलो होतो त्यामुळे फिरायला ऐकटाला मी फिरायला जास्त आवडतं. आपले एकटं फिरलेलं बरं त्यामुळे गोष्टी काही माहिती करून घ्यायच्या असं म्हणतो मी.
हा हा हा हा हा. म्हणजे ते, म्हणजे जोधपूरमध्ये काय आहे ते ते तिथे मार्केट ते वगैरा पण चांगलं आहे, ते राजस्थानी कल्चरच सगळे आपल्याला तिथे दाखवायला भेटतात. तिथे म्हणजे ते, अं आधीचे ते अस तात ना, औजार वगैरा वगै काय पण कॉस्ट्युम वगैरा असणार, काही पण म्हणजे ते खिलोणे वगैरा कटपुतली वगैरा असणार ना. ते तिथे आपल्याला बघायला भेटणार. म्हणजे आपले जयपूरमध्ये मेन हवा मेहल है ना तिथे, असं आहे. हा, आणि दोन तीन हा, म्हणजे मार्केट पण आहे तिथे बाजूलाच.
नाही नाही, चांगलं मार्केट तिथं काय काय फेमस काय ते असं म्हणतोय मी.
म्हणजे जे तुम्हाला म्हणजे, जास्त तर बघा लेडीज ना तर ते
तुम्हाला मगाशी महाराष्ट्रा कोणत्या गोष्टी फेमस वगैर तुमच्या तिकडच्या गोष्टी कोणत्या फेमस, राजस्थानहुन इकडं आणायला. आम्हाला.
आता बघा ते लेडीजसाठी तर बघा ड्रेसेस वगैरे आहे, ज्वेलरी आहे, आणि शेअर चि आहेकी नाय, आणि घरी आपल्याला सो शोपीस वगैरे आणायची असेल तर, हाती वगैरा घोडा असणार, ते दोन कतपुतली असतात ना, त असे ते नाचतात दोऱ्यांने हां ते असतात, म्हणजे चांगला म्हणजे असं ते म्हणजे आपल्याला काहीतरी कारिगिरी असताना वेगळी एम्ब्रॉयडरी कार्यगिरी असणार, हां ते म्हणजे काय ना काय आपल्याला ते ते, हा काय ना म्हणजे कपडा कापडवर आपल्याला तिथे दिसणार. पेंटिंग वगैरा असंणार, असं आहे, तर मग ते म्हणजे पहिला आधीचे माणूस कसं राहायचे, तसं त्याच्यामध्ये आप आपल्याला दिसायला भेटणार असं आहे, हां. हा तसं आहे, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते म्हणजे घरी सोपीस साठी पाहिजे तर सोपीस आणा. असं आहे, मानले तुम्हाला कॉस्ट्युम पाहिजे राजस्थानी, तर ते तिथे कॉस्ट्युम भेजणार राजस्थानी. असं आहे. ज्वेलरी वगैरा, म्हणजे आपलं काय, हे मुंबईत गरबा वगैरा असतय ना, तर गरब्याला आपल्याला युज होऊ शकतय, म्हणजे आपण तो लाउ तो दिवस असतो ना आपला कॉस्ट्यूम दिवस, हं हं थीम त्या दिवसी आपण युज करू शकतो असं, हं. बाकी त आठ दिवस आपण काही नॉर्मल तर कपडे घालतोच ना, तेच
नाही ते तर आहेच, नाही मला हेच माहिती करायचा आहे तिकडे फेमस काय काय आहे बघायला.
आणि जेवणसाठी तर दालबाटी वगैरे आहे, कचोरी आहे.
हम्म.
हा हा आणि मुंग कचोरी वगैरे आहे, मिरची वडा आहे.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
हा हा.
की काय म्हणता.
हम्म हम्म बाकी काय नाय, हम्म बस, आमचे म्हणजे राजस्थान आणि म्हणजे असं आहे ना की आमचे फेस्टिवल मेन इम्पॉर्टंट आहे, असं आहे. ताम्हण काय आता . रक्षा बंधन आली ना की आमचे फेस्टिवल स्टार्ट होऊन जाणार. तो पर्यंत हाय, होळी हाय ना होळीपर्यंत आमच फेस्टिवल असणार. असं हाय हां, मी ना एक . टीव्हल सोड ना सोडू शकत नाही हा.
हॅलो. हॅलो तुमचा आवाज कट होतोय.
मी म्हणजे मेन इम्पॉर्टंट असं आहे. .
माझा नाही होत ये, तुमच होतोय, माझं वायफाय चालू ये आता. हॅलो तुमचा आवाज ब्रेक होतोय तुम्ही नेटवर्क मध्ये बाहेर गेलाय का? हॅलो तिथेच तुम्ही तिथेच सथांब . नाही माझं नेटवर्क दुबल ये मला इथे वायफाय कनेक्ट केलं.
नाय.
हा तुमच नेटवर्क तुम्ही घरात वॉक करताय का? चालता चालता बोलताय का कुठे? वॉक करत बोलत असल तर हा येतोय आवाज तुमच वॉक करत असाल तिथे आजूबाजूला तुमचं नेटवर्क जातय येतय. तुम्ही एका जागी स्टॉप हुंन बोला, हो.
हां हां हां हां हां.
मग तलाव कडे तिकडे मार्केट जाता का नाही तुम्ही?
हां जातच ना आम्ही, हम्म. हां
किरणा वगैरे, राशन वगैरे बरायला?
हो हो हो हां हां आपल्या हीतेच आहे हा.
जाणार ये मी आज संध्याकाळी तिकडे जाणार ये, मला ते शॉपिंग कराय थोडं हो आणायचे आहे घरातले येक्स अगरबती न ते. त्याच्यासाठी जायचंय.
हां, हो हो हो.
मला मार्केटला जायचं.
हो हो हो.
तुम्हाला तिकडंन जवळ असेल ना?
हा मला तिथून खूप चवळ आहे.
तुमच्या घरच्या इकडनं, कावळा नाक्याला येतो कुट तुम्ही राहता कावळा नाक्या जवळ च एक्झट कावळा नाक्या वर राहता का?.
म्हणजे
म्हणजे कळव्या नाक्याला राहता का एक्झॅक्ट?
हां कळवा नाकाच तो सर्कल आहे ना आपला हा फ्रिज चा ए तेच हां हां हां तिथेच.
केल्या केल्या तीथच का?
हां तस हा.
ती बिल्डिंग ये तुम्हाला माहिती ऐका जागृती अपार्टमेंट? खाली टी जे एस बी बँक हे बघा.
हां हां बँक हां.
ते वरती पण आमच्या फ्लॅट ए
हा का,, अच्छा, हं हं हं हं बरोबर.
मी तिथे येत असतो कधी कधी तिचे जी बँकेय ना तुमच्या तिथे
हो हो हो हो हो हं हं हं
किती हे पर, रिलेटिव वगै राहता तिथे माझी
हो, हं हं हं हं हं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
चांगलय ना मग, तुमचं तिथं पण काहीतरी काम होऊ शकतं. हहहहह
ते काय नाय घरची आसती फॅमिली माझ्यावर तिथे येत असतो तिथं कधी कधी, माझे रिलेटिव्ह राहतात तिथे वरती.
रिल रिलेटिव्ह राहतात का, असं आहे, हा.
हम्म.
हं बरोबर.
त्यामुळे तुम्हाला विचारलं म्हटलं ऍड्रेस तुमचा तिथे येतोय. काही प्रॉब्लेम नाही,, काय हा हा, सर्कलच्या पुढे म्हणताय तुम्ही एक्झॅक्ट, ब्रिज पाव आपण आलो
हा हा हो हो हं हं हं हा तो बँक मला कळालं मी तिथं जायचे, पहिला माझं वालं तिथं होता, पर्सनल अकाउंट वगैरा, हं हं हं हं आणि आमचा काय कॉलेज तिथेच होतं ना, हे आपलं न्यू कळवा. तर आ ये काय आपला आपले नाष्टा वगैरा फेमस होताना तिथे. हं म्हणजे वडापाव वगैरा, जलेबी फाफडा वगैरा. हा इटली सांबार, ह ह हा मी तिथे आमचं तर हा डान्सचा तिथेना ग्रुप होता कॉलेजमधला, तर आम्ही तिथेच रोज रोज डेली नाश्ता वगैरा करायचं तिथं आम्ही.
ओके, ते मी आम्ही तिथे ठेवतो वन टू एरियाच माहितीये, बाकीचं मी ना नवी मुंबईला जातो, वाशीला इनॉर्बिट मॉल. तिकडं जायचं तर तिकडे किंवा सिंहगडला जायचं असं सींहगडला पण,, सिंहगड ला गेलात का तुम्ही मॉल बघाय
नाय नाय, मी पहिला खूप आध गेली होती सींहगडला. कारण म पहिला
चालू किती दहा वर्ष झाले, शेवटचा मॉल चालू झालता दहा-अकरा वर्ष पहिल्या सींहगडचा सराफ मोठा मॉलय, तो स्टेशनच्या वरतीच बनवलेलाए. म्हणजे स्टेशन आणि मॉल एकत्र केलं.
अ कारण मी म्हणजे दहावीला होती ना, तर आमचं सेंटर तिथं आलं होतं, वाशीला. तर आम्ही ना म्हणजे एक झाले असं ते दोन हजार आठ मध्ये माझी दहावी झाली होती. तर मी तिथे म्हणजे अ सेंटरला जायची ना, एक्झाम द्यायला, तर मंग ते मला म्हणजे थोडा तरी माहितीये, म्हणजे त्यावेळी काहीच नव्हतं, फक्त ते म्हणजे बिल्डिग वगैरा उभी होतो राात होती, रोड वगैरा होते. म्हणजे वी आय पी कॉलोनी असंय,, व्हीआयपी एरिया.
कॉलनी मध्ये, तुम्ही कोणत्या वेस्टला का ईस्टला होतं.?
वेस्ट वेस्टला ईस्टला,
त्याना बदलापूर साईड ला बेलापूर साईड ला बेलापूर साईड ला बरोबर ना? हा माहिती माहिती त्या साईटला का तिकडे कॉलेजेस होते ओके मी तिकडे मी तिकडे त्यास राहायचं पहिले तो. पहिल्यांदी तिकडं सेक्टर फोर्टी सिक्स मध्ये डी मार्ट हाय ना डी मार्ट डी मार्ट च्या तिकडे मी राहायचो. त्यावेळेस ना फॅमिली वगैरे सगळे होत.
हम् हम्म हम् हम्म
माझं काय आहे माझं मी माझं फर्सन दोन आणतो. काही प्रॉब् तुम्ही नका सांगू तुमचं पर्सनल मी माझ सांगतो काही प्रॉब्लेम नाही पर्सनल सांगायला.
नाइ ना तसं काही नाई माझं काय, पर्सनल जा
अरे इथं काही नाई इथे सांग, तुम्ही घाबरतायचं बोलायला मीच बोलतो तुम्हाला विश्वास बसेल असं काही नाही.